हॅलो! ह काय नाही बसलेय बघा. आवाज येतोय का?
हो इथ येत जेवण वगैरे झाले काय मग. हॅलो!
जेवण झालं बसली तुम्ही जेवला की नाही?
हो आमचं पण झाला आता. एवढेच काय? तो बहिणीचा मुलगा आलाय तो दंगा करायला लागला.
होय काय तेच म्हटलं आवाज आला छोट्या मुलाचा मागून. हम्म हम् आणखी काय उन्हाळ्यात. पदार्थ केला की नाही काय, काय?
उन्हाळ्याचे केलेत सालपापडी वगैरे... अ सांडगे वगैरे
हा हा चाल पापडी म्हणजे?
अ ते तांदळाचे पापड असतात ना तांदळाचे.
हा, हा..
त्याला आमच्याकडे सालपापड म्हणतात.
होय का उळदाचे पापड बनवले.
हो उडदाचेे पण बनवले ते सांडगे तिखट सांडगे.
अच्छा डाळीचे सगळ्या डाळी मिक्स.
हा मिक्स डाळीची.
हा ते छान लागत.
हो आता हो पावसाळ्यासाठी ते बरा आहे. म्हणजे सांडगे आता काहीच्या भाजीला नसते तर ते करू शकत.
आणखी आणखी काय बनवला कोरड्या वगैरे केला की नाही
अ कुरड्या वगैरे नाही बनवल्या फक्त ते बटाट्याचे चिप्स केले.
ह
सांडगे आणि ते सालपापड एवढेच केलं. आणि कुरडे वगैरे आधी. होत्या थोड्याशा मग ते संपल्या नंतर बघायच मग जरा. पावसाळ्या दिन झालं की नंतर करायच थोड्यानी.
हा हा आत्ताच उन्हाळा कडक असत. तो की नाही ह्या उन्हामध्येच करून घ्यायचाय त्याला चांगलं ऊन लागतं ना द्यायला.
होय, होय पण ते आधी आधीच आहेत ना म्हणून. बनवले नाही म्हंटलं ते आधी संपून द.
होय, होय हो जास्त खात नाही वाटत तुम्ही तळून मग ते.
नाही जास्त म्हणजे गावाकडे जास्त खातात तथं कुठं तळून ते जास्त
होय होय.
होय आणि गावाकडे कस शेती. ती म्हणजे शेताकडे वगैरे असे म्हणजे लोक असले तर काम त्यांना वगैरे म्हणजे अस. जेवण तिन दताना ते देतात ना
हां हां.
मग ते गावाकडडे जास्त लागते ते
आणखी कुरड्याय कशाच्या बनवल्या तुम्ही?
आमच्या इकडं म्हणजे हो तांदळाच्याच बनवतात बघा.
रव्याच्या पण छान होतात.
तुम्ही बनवताय का?
हो रव्याच्या कुरडया पापड म्हणजे हे अं ते कसं आपण हे करतो माहितीय का? शाबूचे पापड वगैरे करतो माहितेय?
हा हा हा.
शाबू भिजत घालतो आदल्या दिवशी रात्री त्याच्यानंतर मग हे दुसऱ्या दिवशी मग अ सकाळी ते शिजवून घ्यायचे. चांगले फुगतात त्याच्यानंतर बटाट्याचा कीस वगैरे घालायचा त्याच्यात ते पण छान आणि ते पळीने असं हे करायचं बघा चाल पापड सारखंच करायचं ते. हम्म हां हां शाबूचे किती छान लागतात. शाबू चांगला भिजला तर, मस्त लागतात ते पण पापड.
आ हा आमी म्हणजे घरी बनवलेत आम्हीं पण
हम्म हम्म हम्म.
हा हा तर रव्याचे कसा म्हंटलाय म तुम्ही? रव्याचे?
हा रवा भिजत घालायचा तीन दिवस, त्याचं पाणी बदलायचं रोज. आपण तांदूळ कस भिजत घालतो, त्या टाईपच रवा भिजत घालायचा तीन दिवस. पाणी बदलायच रोज म चौथ्या दिवशी मग ते आपण तांदळाच तांदूळ कसं हे कर रून घेतो ना शिजून ते तांदूळ तुम्ही मिक्सरला बारीक करून घेत असणारं.
हा.
हा बोला की हा येतोय येतोय.
त्याच्यानंतर मग ते शिजवून घ्यायचं ह्याच्यावरती गॅस वरती बारीक गॅसवर. कुरडया करायच्या असल्या कुरडया करायच्या हा कुरडया पण होतात, पापड पण होतात, कसं पाहिजे तसं. आपल्याला, गव्हाच्या पणं कुरडया छान लागतात.
म्हंजे ते आमच्या इकडे म्हंजे फक्त म्हंजे तांदूळच असतात ते गव्हाचे ते न आम्ही कधी बनवले नाही तुम्ही बनवताय का गव्हाच्या ते?
दरवर्षी नाही बनवत खरं ह्या वर्षी बनवलं, त्याचा त्रास खूप असतोय ओ. ते पाच सात दिवस भिजत घालावे लागतात गहू, रोज त्याचं पाणी बदलायचं असतं तर त्याच्यानंतर मग जेव्हा करायचं तेव्हा त्याचं चीक काढायचं सगळं काढायचं ते आणि शिजवताना हो ते पटकन शिजत नाही ना. आपलं कसं रवा तांदूळ होय जास्त खूप वेळ हलवायला लागते. त्याच्यामुळे ते सहसा कोण करायला बघतच नाही पण ते एकदम टेस्टी होतय केलं ते.
हा म्हणजे आम्ही ते मोबाईल मधेच बघितले ते कस बनवतात- त्याचा ते कोंडा वगैरे असतोय ना त्याचा
सगळ ते हा तेच कि म सगळ ते अस चिक सगळ्या घरातल्या सगळा तो कोंडा एका साईडला तो चिकी राका साईडला मग ते गदू कशे चिकट असतात नाही मग खूप वेळ लागतो त्यालाग ते व्यवस्थित शिजवायला लागतय ते ह मग छान ला टेस्टी लागतात खरं होय कि शिजवायलाच वेळ लागतोय त्याला पाच कि सात दिवस घो भिजत घालतात ते
हा हा म्हणजे ते चव लागत अस ना बहुतेक मग ती कुर्डे मी बघितले म्हणजे आम्ही घेत गव्हाची म्हणजे चवीला छान अस
होय होय खूप छान लागते टेस्टी लागते
हा बनवायला पाहिजे एक वर्ष तरी
हम्म करायचं ना मग शेवाय वगैरे करून घेतल्या की नाही
अ सेवय आम्ही विकतच घेतोय
तेच ना करून घेतलं ना रेडीमेड
हो म्हणजे त्यांचच सगळं असते म्हणजे रवा वगैरे
हा हा
अ फक्त म आपण पै ऐंशी रुपये किलो
् महागा आहे ना मती कला आमच्या इकडं पासष्ट रुपये किलो त्यांचाच हा तेच ना त्यांचाच रवा असतो नाही तर मग आपला आपण रवा आणून दिला तर मग पंचवीस रुपये किलो म्हणजे एकूण एक
हा म्हणजे तेवढाच दर पडेत
हा तेवढा रेट पडतोय आणि इथ सगळं असं बाहेरून करून मिळतय सगळ्या लेडीज कामाला जातात ना वेळ कुठं असतो लेडीज करायला त्याच्यामु हर एक नमुन्याच्या वस्तू विकत भेटतात पापड विकत भेटतात कुरड्या्या विकत भेटतात पण जास्त प्रमाणात नाही भेटत एका किलो मध्ये थोडस जा असत ते आणि असं केल्यासारखं म्हणजे विकत आणलं क ते नाही पुरतच नाही ते संपून जात लगेच
हो आताशिवाय आता आम्ही थोड्या घेतला त्या म्ह म्हणजे आता उपेट वगैरे आपण बनवतोय ते संपूर्णच जात जास्त म्हणजे
हो हो गोड शेवाया खात नाही का तिकटच
हो तिकडे म्हणजे गोड पण असतात कधी खीर करायची कधी उपीट करायची कधी तश ह शेवाय करायच्या ह मोतुंबी म्हणजे रव्याच्या रव्याच्या आणि गव्हाच्या दोन्ही मिक्स असतात ते
नाही नाही नाही दव्याच्या वेगळ्या केल्या गवा्हाच्या वेगळ्या केल्या परत के चिप्स आपले बटाट्याचे शाबूचे केले बा त्याच्यानंतर शेवया करून आणल्या तिकड सांडगे पण केले होय होय वर्षातून एकदाच क वर्षभर होय होय वर्षभर लागतच ते आणखी पावसाळ्यात जास्त लागतं बघ
हो पावसाळ्यात म्हणजे जेवण जात नाही मग ते तचाकायला काहीतरी पाहिजे ना
होय बाहेर पाऊस पडायला लाला की काहीतरी असं तळून खवडत भजी वगैरे त्याच्यानंतर आणि रोज जेवणात काही ना काही तळतोयच आम्ही
अ म्हणजे ते अ पावसात कस बाहेर अे म्हणजे थंड हवा ते नसते ना मग काही ते असं कुरकुरी आवडते गरम गरम
तांदळाच सालपापडी करता तुम्ही
होय करतोय ना तेच आमच्याकडे तेच बनवतात जास्त करून तांदळाचे ते अगदी दोन तीन दिवस म्हणजे तांदूळ भिजवतात ते पानी बदलून पा बदलून तन दोन तीन दिवस भिजवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग ते सुकवायला टाकायचं दोन तीन दिवसां
हा
आणि त्याच्यानंतर मग ते तांदूळ वळलेना त्याला मग त्याच्यात जिरं, तीळ वगैरे घालून ते दळून आणतात म्हणजे दळून आणल्या नंतर तर मग आपण करणार त्या दिवशी आपण पीठ म्हणजे त्याच प्रमाण असते म्हणजे जास्त पातळ पण नको आणि जास्त घट पण नको
हम्म
मीडियम म्हणजे एक भांड म्हणजे पाणी उकळायसाठी ठेवायचं असत
आणि त्याच्या, होय होय
त्याचं प्रमाण व्यवस्थित झाले ना मग नाही बिघडत ते, काय?
होय आणि ते आमच्या इकडे मग ते ताटावर बनवतात ना
हा, अच्छा ते ताट ताटामध्ये ते मिश्रण तेल लावायचं मग ते चमच्याने त्याच्यात टाकायचा, प्लेटा वगैरे असल्या तर छोट्या आणि ते वापेवर शिजवून घ्याय वाफ देऊन, देऊन घ्यायची त्यांना होय, होय, खूप छान लागतात ते पापड
हो, ते पण चांगल असतात म्हणजे आम ते गव्हाच वगरे म्हणजे अस जास्त नाही बनवत म्हणजे तांदूळच जास्त प्रमाणात करतात म्हणजे उन्हाळीत, म्हणजे करायचं झालं तर म्हणजे आता कुरडई वगैरे पण तांदळाचेच बनवतो आमच्याकडे
हम्म, हम्म, गॅसचा तर प्रॉब्लेम एवढा झालेला ह्या वर्षी मग गॅस वरच केला हे सगळं?
अ गॅसवर नाही, आमच्या गावी चूल वगैर आहे की जेवण ते बनवायला, म्हणजे आम्ही पूर्ण स्वयंपाक म्हणजे भाजी ते पूर्ण सगळं गॅस वर बनवत आणि भाकरी फक्त चुलीवर घालते हम्म आणि असं मोठ हो आणि मोठ तेने असं काहीतरी करायचं झालं
हो गावाकडे परवडते, गावाक कड, काही चूल वगैरे असते, लाकड असतात आणि कोण काही आणि सहसा सगळ्यां च्या घरी चूल असतेच.
हो, हो, आता मग प्रत्येक गोष्टीला म्हणजे चुलीचा वापर होतोय.
होय होय तस शहरात नाही ना शहरात फक्त गॅसच.
हा, हा, मला बोला की
हा, बोला आणि तिकट सांडगे बनवलं त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डाळी घातलेल्या तुम्ही?
अ, मिक्स डाळ मुगाची, तुरीची आणि ती वटाण्या डाळ असते अ, परत मसूर डाळ
हा हा
हा, चालेल तुम्हाला कॉल करते मी. हा